हॅलो नमस्कार!
नमस्कार नमस्कार स
बस म्हजेत तुम्ही कसे आहात?
बस म्हजेत आहे मी पण
हम्म काय म्हणतय अजून बाकी कसं चाललंय.
बस ठीक आहे तर.
आता तुमच्याकडे योगा दिवस वगैरे आहे का.
हो हो मग आहे तर दिवस आहे. ह् म्हणजे असं. अ एका ठिकाणी गोळा होता. आणि एक म्हणजे बोलवतात अ. ते करून दाखवतात त्याप्रमाणे मग सगळे जण करतात सूर्यनमस्कार घालतात. सा वाजताातळ्यात छटी. मेडिटेशन हा एक प्रकारणे हा पण करतात मेडिटेशन पण करतात ह.
तो छान आहे.
हा
म मेडिटेशन केलंच पाहिजे..
हो म्ह आता गरज आहे. ह म्हणजे प्रत्येक. व्यक्तीला काही ना काही मानसिक ताण म्हणा. टेन्शन हे सगळंच सगळं आहे म्हणजे आहे सगळेजण.
आजकालची जीवनशैलीच तशी आहे कोणताही व्यक्ती ती बिना टेन्शनचं म्हणजे नाहीच आहे.
हो ना धावपळ धावपळ सगळे मला. मला पुढे जायचंय मला जास्त कमवायचंय मला सुखी सुखी व्हायच्या याच्यामध्येच त्यांना जास्त ताण
हो एक होडच लागलेली ये.
हा. मला सुख सगळ्यात जास्त सुखी व्हायचे. हे सुख पाहिजे ते सुख पाहिजे. ते करता करता त्यां स्वतःच मानसिक जे आरोग्य आहे. त्याकडे पूर्णपणे दुर्लक्षच करतात हो ते म्हणजे जनरली सहच सहळेच. आणि म त्यामुळे मग म जे आपण कधी न ऐकलेले आजार होतात. की आपण कधी असे असं बघितले पण नाही किंवा ऐकलं पण नाही असे आजार होतात. म ते एक हा हे सगळं कारण जे आहे ते सगळं मानसिक अ टेन्शनमुळे मानसिक ताण
हम्म अच्छा मेडिटेशन केल्याने मग याला रिलीफ मिळतो.
अगदी हंड्रेड पर्सेंट आता आपण आपली जीवनशैली थोडी थोडी बदलली ना की अ ते सगळे ताण कमी होऊन उलट तुम्ही जे तुम्हाला अ अचीव करायचंय जे तुम्हाला पाहिजे
हम्
ते नक्कीच मिळू शकतात तेही तुमचं आरोग्य सगळं व्यवस्थित होऊन तुम्ही स सगळं मेहनत करून आणखी जास्त चांगल्या प्रकारे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही सगळं मिळवू शक हा त्यासाठी थोडं फार तुम्ही अ तुम च्या रोजच्या आयुष्यात थोडाफार बदल करायला लागतो.
अच्छा
तर सकाळी लवकर उठणं. व्यायाम हा फक्त दहा मिनि टाच मेडिटेशन करायचंय.
अच्छा बरं
जास्तीत जास्त किती वेळ तुमचा दहा मिनटं फक्त तुम्हाला वेळ द्यायचा आहे मेडिटेशनसाठी
अच्छा मग मेडिटेशन म्हणजे नेमकं काय करता.
हा मेडिटेशनचे प्रत्येकचे म्हणजे जे बाहेर जे मेड देशांचे जे अ प्रकार आहे ते घेतात ते प्रत्येक वेगवेगळे आहेत. कोण कुठल्या प्रकारे मेडिटेशन करतो कोण कुठल्या प्रकारे मेडटेशन करतो. एक सक्ती सोपप्यात सोपपं मेडिटेशन म्हणजे अ ध्यान मुद्रा घ्यायची. पाहिजे त्या आपण मांडी घालून मस्त बसायचय अगदी शांत ठिकाणी बसायचे डोळे बंद करायचे आणि फक्त आप आपला श्वास जो आहे त्याकडे फक्त लक्ष द्यायचय बाकी सगळ्यात सोप मेडिटेशनची ही प्रक्रिया आहे. ही पद्धत आहे बाकी एवढाच करांयच की आप आपला श्वासत फक्त बघायचाय.
ओके म्हणजे असं काही श्लोक किंवा मंत्र वगैरे असं म्हणाय असत त्यावेळेस का नुसतं शांत
एकदम शांत शांत बसायचं असतं. त्यालाच मेडिटेशन म्हणता मेडिटेशन म्हणजेच काय ध्यान एक प्रकारे ध्यान हा आपण आपल्याच आपल्याच मनाला आपणच शांत करायचं आहे आणि आपलाच फ त्यावेळेस ज्यावेेळेस आपण आपण शांत बसतो किंवा आपण श्वासाकडे आपण ज्यावेेळेस लक्षात देतो त्यावेेळेस आपल्या असा मुख्य विचार चालू होतात.
हो.
त्यावेेळेस आपल्याला कळतं की आपण कुठे कुठल्या गोष्टीवर जास्त ताण घेतोय आपण काय कुठे काय आपल्याला करायचचं आहे आपोआप त्या त्या मेडिटेशन करता करता. तो जो प्रॉब्लेम आहे तो मानसिकताण आहे तो हळूहळू पूर्णपणे निघून जातो.
अच्छा कारण आम्ही कसं शाळेत होतो तेव्हा आम्हाला आमच्या शाळेत तस व्हायच म्हणजे प्रेयर वगैर झाली. क्लासूम म गेल्या पं मिन पंरा ते व मि मेडटेशन कराय तर ते
अच्ा.
जेव्हा आम्ही गेलो नवीन स्टुडंट होतो. तेव्हा आम्हाला दीक्षा म्हणून असा मंत्र दिला होता. मग ते आम्हाला सांगितलं होतं की मेडिटेशन मध्ये तो मंत्र म्हणायचा त्यावेळेला पण बहुतेक मुलं आ तर झोपूनच जायचे.
हा हा.
पण ज्याला करायचं असेल तर तो व्यवस्थित करायचा ज्यांना करायचं ते तर म्हणजे म्हणून मी विचारलं की असं मेडिटेशन मध्ये मंत्र म्हणायचं काय असं शांत बसायचं. कॉनट्रेट
नाही आणि सळत खूप गरज आहे मेडटेशनची आप फक्त श्वास बघायचा आणि त्याच्यामध्ये पण हळूहळू स्टेप बाय स्टेप पुढे पुढे आहे त्याच्यामध्ये पण तम पुढे एकदा तुमचं मन शांत झालं म्हणजे तुम्हाला श्वास बाहेर येतोय आणि जातोय एवढं जरी तुमच लक्षात आलं कि म हळूहळू तची स्टेप अशी असते की तो जो श्वास आहे तो बाहेर जाताना का आतमध्ये येताना उष्ण आहे का थंड आहे.
अच्छा.
याकडे लक्ष द्यायचंय मग ते बरोबर हळू हळू हळू आपल्या लक्षात येते ते असं करत करत करत करत. आपलं मन तिकडे तिकडे न भरकटता आपल्या स्वतः वर ते लक्ष कंट्रोल म्हणजे लक्ष दिलं जात त्याबरोबर लमन पण कंट्रोलमध्ये राहतं.
अच्छा म्हणजे मनात आणि आपल्या मेंदूत जे विचार चालत असतात. त्याच्या मधून बाहेर पडतो आपण
हा जे चुकीचे जे आहे जे टेन्शन जे आहे जो ताण आहे आपण घेतलेला असतो तो च्या पासून आपली एक प्रकारे सुटका होते आणि मग जो ताण येतो तो कमी कसा करायचा.
ओके.
याच आपण आपल्याला आपल्याला सोल्युशन मिळतो. त्याच्या आणि आपण आपल्याला कळतं की अरे आपण नको त्या गोष्टीच ताण घेतो आहोत नको त्या गोष्ट आपल्याकडे आहे तरी पण आपण त्यासाठी धरपडतोय.
हा.
तर हे जे आपण वागतो हे ते खरोखरच चुकीचं आहे.
अच्छा बर मेडिटेशन मेडिटेशन म असं योगा करताना करतात की आधी किंवा योगा संपल्यावर करायच.
मेडिटेशन तुम्ही कधीही केव्हाही करू शकतात. फक्त शांत जागेत पाहिजे. शांत जागा पाहिली आणि शांततेत ज्या वेळेस म्हणजे आवाज नको करत आहे. आणि जर तुम्हाला एकदा मेडिटेशनची सवय लागली तर तुम्ही कल्या हि स्थितीमध्ये असू दे किंवा बाहेर किती ही गोघाट असू दे तुमच आपोआ मेडिटेशन होणार.
अच्छा अशाने झोप नाही लागत शांततेत म्हणा असं
नाही नाही नाही, अजिबात नाही काय असं ज्यावेेळेस दहा मिनटती दहा मिनिट फक्त फक्त दहा मिनट जर तुम्ही दहा मिनिटांवर मेडिटेशन करू लागले की तुम्ही तुम्हाला कळणार नाही पुढे पुढे तुम्ही किती मिनिटापर्यंत तुम्ही त्या स्थितीत राहता?
अच्छा!
तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा. तुमचा पूर्ण दिवस पूर्ण दिवस एकदम ऊर्जेने भरून जायच आणि इतकं तुम्हाला छान फ्रेश वाटेल.
हा नक्कीच नक्कीच मी नक्कीच करून बघेल. कारण मला आता काम करून करून असं कंटाळायला लागत. बर्याच वेळे ला आणि असं वाटत की काहीतरी वेगळं करावं शांत बसून राहावं शांत आपल्या स्वतःकडे लक्ष द्यावं.
हो कारण हे पण मी पण जे आहे ते अशचे वगैरे इतर इत खूप ठिकाणी क्लासेस चालतात.
अच्छा तुम्ही क्लासेस घेता.
अ तिथे पण मी जाऊन केलेला आहे. बघितलेलं आहे अनुभवलेला आहे म्हणून मी एवढं तुमच्याशी याबद्दल मी गप्पा मारू शकता.
हा तुम्हाला बरंच नॉलेज आहे ते
म्हणून मी तुमच्याशी गप्पा मारू शकते ए सां अनुभव मी का असे. त्यामुळे तम्हाला सांग आणि खरंच आहे तुम्ही जर मेडिटेशन केलं. तर तुम्ही एक तुमचा ताण तर नक्कीच कमी होतो मन शांत होत. आणि योग्य निर्णय तुम्ही घेऊ शकता.
ओके ते आहेच मन स्थिर मन स्थिर राहिला की आपण बरोबर निर्णय घेऊ शकतो.
त त्याच्याबरोबर तुमचं शरीर पण त्या प्रमाणे तुम्हाला साथ देतात. आणि तुमचं आरोग्य पण एकदम अ छान राहतं म्हणजे ठीक
हा
तुमचं आरोग्य फिट तर तुमचं आयुष्य पण फिट तुमचं घर पण फिट.
ते तेच महत्त्वाचं आहे आपलं आरोग्य नीट राहाला तर सगळं व्यवस्थित सुरळीत चालतं.
हो आपलं आरोग्य ह संपत्त त्यावेेळेस करत आपला हा ज्या वेळेस तुम्ही व्यायाम करायला लागतात प्रणायम करायला लागतात निर्देशन करायला लागतात. त्यावेळेस कळत की अरे पहिला प्रेफरन्स आपण आरोग्याला द्याला पाहिजे.
खरंच आहे, खरच आहे आपण बरोबर आपण व्यवस्थित व्यव स्वास्थ आपलं चांगलं राहिलं कि आपण सगळीकडे लक्ष व्यवस्थित देऊ शकतो.
देऊ शकतो ससा बरोबर म्हणजे हा हा आप श्वास व्यवस्थित आपण व्यवस्थित सगळं खा व्यवस्थित हा चालेल चालेल थँक्यू धन्यवाद ओके थक्यू.